आवाज येतोय काय?
हा येते बोल
म काय करायल्यास
काय ना बसलोय.
हूं काय चाललंय म मग
काय नाय मकाय नाय काय नाही?
मग घरी क तुमच्या कोण कोण असतय?
ममी पप्पा पप्पा मी
हा मग तुमच्यात पंढरी च्या वारीला कोण जातय का नाही?
पंढरीच्या वारीला आमच्या आज्जा जातात आज्जा आणि आज्जी जातात.
आजा आणि आजी जातात व्हय म्हणजे तरी किती वर्ष झालं जात्यात?
हम् वीस पंचवीस वर्ष झाली जात्यात
आग पाणी पाजे
हां
वीस पंचवीस वर्ष झाल जात्यात
हा आ
म तू जात्यास काय नाही?
मि नाई
नाई
नाही.
ते आपल्या आ महाराष्ट्रातील सगळ्यात अ जुन्या काळापासून चालत आलेली ही परंपरा आहे.
हा पंढरी ची वारी
हा होय म्हणजे लाखो भाविक पायी चालत पंढरपूरला जातात.
हा हा
ह् म्हणजे आषाढी कार्तिकेच्या दिवशी तिथे तिथे यात्रा भरत्या. मग तिथं वेगवेगळ्या ठिकाणहून लोक येतात वारीला
हा हा
मग वारी ला जाताना मग अभंग, गायन, टाळ त्याचा आवाज गजर असतोय.
हा हा
म्हणजे पूर्ण प्रवास तो पायी चालत करतात तेनी
हा हा तुमच्यात कोण जातय पंढरी च्या वारीला
आमच्यात आमचे आजोबा जात्यात.
किती वर्ष झालं जातात तुमच आजोबा
म्हणजे त्यांनी त्यांच्या लहानपणापासून जातात.
तुझा तीसा नाही मग
मी पण जाते की, पंढरपूरच्या वारीला हो मी गेल्या वर्षी गेले होते. ते
हा हा
मग ती वारकरी जे असतात का नाही ते त्यांचा म्हणजे त्यांचा गेटप कसा असतय तुला काय माहि म्हणजे त्याच्याबद्दल काय माहिती आहे का?
त्यांचं धोतर असतय आणि पांढरा विजार फेटा
हम्म
कपाळाला तो काळा गंध गंध एक असतो त्यांचा
हम्म
बायकांचा आणि हे असतोय
आणि गळ्यात त्यांच्या तुळशीची माळ असत्या महत्त्वाची आणि कपाळी गंध असते होय आणि भगवा पटका असतोय.
हा हा
वारकऱ्यांच्या
धोतर नेसतात कि त्यानी
हम् नेसतात कि धोतर नेसतात मग
बायका कशा आपल्या नऊवारी साडी असते आ हा असत्यात ते तसे
डोक्यावर तुळशीचं झाड
हम् असत्या
हम् हं
हम्म म्हणजे आता ते पा जे वारकरी पायी चालतात म्हणजे त्यांचा जो समूह अस असतय क नाही त्याला दिंडी दिंडी मनायच त्याला त्याला दिंड दिंडी म्हणतात म्हणजे दोन अडीचशे किलोमीटर संत ज्ञानेश्वर श्वर महाराजांची ती पालखी चालत्या
हा हा
मग त्या पालखी सोहळ्यात म्हणजे कसं अनेक असे रिंगणे असतात. म रिंगणात त घोडे फिरवण्याचे कार्यक्रम असतात. रांगोळी ते नस भरपूर सजावट केलेली असत्या ह
आणि मग अजून काय? हा
मग अजून एखादी रूढी परंपरा तुला माहित आहे काय कुठली तुला माहित असलेली एखादी
मला माहित असली मला का असं एवढं काय माहित नाही?
हा
पण पंढरीच्या वारीला लोक जाऊन आल्यावर आमच्या इथं कस ती वारी जात असते रस्त्यावरन मग त्यांच पाय धुवायचं ती जे वारकरी जात असतात त्यासनी हे द्यायच चहा वगैरे तर कोल्ड्रिंक द्यायचे नाहीतरी का काय काय ठिकाणी आमच्या इकड ज जे वारी वारीच्या म्हणजे दिवसात आषाढी कार्तिकेच्या वेळेला महाप्रसाद भरवतात त्या वार हा आणि
म्हणजे त्यांची सुद्धा हा वारीला जाताना सुद्धा त्यांच्यासाठी पाण्या सोय जेवनाची सोय रस्त्यावर टॅकर तर
हा हा मग आमच्या इथ कसं मन इच्छे न सगळेजण करत असत तिथं
हा हा म्हणजे ज्यांना करायचंय त्यांनी करत्यात हा म्हणजे अजून अशा ते वेगवेगळी आपली पण भारतीय संस्कृती कृतीमध्येध्ये कसं वेगवेगळे सण पण असतात त्यांन काय होतय म्हणजे त्या आषाढी एकादशीला कस पण पंढरीची वारी भरतीया तस म आपल्यात कस दिवाळी हाय परत गणेश चतु हम् हरतालिकेचं व्रत काय महिलांसाठी
हा हा
हास करून हा वटपौर्णिमा
हमम्
म तुमच्यात गणपती आणत्यात?
हो आणत्यात की आमच्यात गणप पती. हम् आमच्यात पाच दिवसाचा गणपती असतोय.
काय तुम्ही करताय त्याची म्हजे कसं त्याचं आगमन कस करताय काय करताय
आमच्यात पाच दिवसाचा गणपती असतोय मग आमच्यात पहिल्यांदा आम्ही सगळेजण जाऊन गणपती ती बघून येतोय ठरवून म्हणजे कुठला पाहिजे कसा पाहिजे मन इच्छेने घ्यायचा आणि मग येताना मग त्याला आम्ही ते ढोल ताशा वगैरे घेऊन जातोय मग ते येताना वाजवत तेन आणायचं आणि मग घरात आमच्यात मग पुजारी काका पा येत्यात
हा त्यांनी पूजा करतात काय मग तुम्ही काय डेकोरेशन वगैरे करताय काय नाही?
हा हा करतोय की घरात करतोय की डेकोरेशन वगैरे आदल्या दिवशीच आमचं सगळं हा आदल्या दिवशी आमचं ठरलं सगळं ठरलेलं असतय. ते सगळं आम्ही करून ठेवतो. ते मग दुसऱ्या दिवशी आम्ही गणपतीचं आगमन करतोय आमच्या म त्यांची प्राण प्रत
हा म नेवैद्य पहिला पहिल्या दिवशी काय दाखवताय तुम्ही
पहिल्या दिवशी आमच्या इथं अ गुळ आणि फुटाण्याचा नेवैद्य असतोया सकाळचा मग संध्याकाळी आम्ही मोदक करत ते उकडीचं हा मग त्यानंतर तर मग दुसऱ्या दिवशी म
आमच्या इ आम आच्या इकडे कसे पहिल्या दिवशी खीर असत्या गव्हाची खीर केली जाते त्या म लाडू असं सगळे गोड पदार्थ आ.. दाखवल्या गोड पदार्थ गोड पदार्थ जर जास्त गुरू नैवेद्य
हा हा गौरी दिवसा आमच्यात भाजी भाकरी करत्यात पोळ्या करत्या पुरणपोळ्या
हम्म
पुरणाची पोळी केलत्यात आमच्यात आणि एक एक ठिकाणी आमच्या इकड अ विस विसर्जन आमच्या नदीच्या अ काठाला कुंड ठेवले जातात त्या कुंडात बुडवून मग आम्ही ते ट्रॉलीमध्ये सगळेजण ठेवतात असं घाण वगैरे काही करत नाहीत
ने नेचर ला पण
हा हा हा
नैसर्गिक विसर्जन कर तुम्ही आम्ही कस आम्ही मातीचाच गणपती आणतोय ना
तीचा
हा हा म्हणजे कसं आम्ही मग तो आमच्या बागेत ठेवतोय त्याच्यामुळं तिथल्या तिथ तो जिरतोय मग त्याच त्याची माती आम्हाला झाडे लावायला वगैरे येत्या म्हणजे केमिकलचा प्लास्टर ऑफ पॅरिसचा वगैरे काय उपयोग आम्ही म्हणजे आणत नाही गण
हा हा
अस नॅचरलच तयार करून घेतोय आणि ते त्याच विसर्जन आम्ही आमच्या बागेतच करतो
हां हां हां हां
बरं बरं अजून काय?
काय नाही? मग तुम्ही पण एकदा असा शाडूच्या मातीचा गणपती आ म्हणजे घरी आणून बघा आणि म्हणजे ते विसर्जन तुमच्या पण बागेत किंवा घरा जवळ केलं तरी पण चालेल मग त्याच मातीतून कस
हा
झाडे लावायला उपयोग होतोय त्या मातीचा
होय बर होय. करतो करतो आम्ही पण
हम्म छान मग अजून आज अजून काय मग?
काय नाही निवांत बसलोय आता?
चालतंय पूर्गी झोपली म
आ पोरगी हाय की झोप त्यानं
आई
झुपल्यावरच बसलोय बाहेर जरा
हा चालतय.
मुल झोपल.
हॅलो हॅलो
हॅलो
हा
हा आणि गणपत
टायमिंग झाले कट कर.
व्हय